हो हो आत्ता लागला बघा
ते हे झालं ना हे झालं नाही लवकर आणि काय बा जेवण वगैरे सगळं आवरलंय.
नाही नाही अजून जेवायचंय.
जेवायचय व्हय. हा हा आणि हा हा मग तू काय घरी असं म्हणजे जॉब तिन काय करतीस
नाही नाही बाळ छोट आहे ना त्याच्यामुळे जॉब वगैरे काहीच करत नाही.
करत नाही होय की हा
तस काहीच करत नाय. आणि काही नाही तुमचं झालं सल सगळं
होय आमच सगळं झालय आवरलय सगळं आवरलय होय लवकर आवरतय बा जे हे कसं असत स बोल की बाळ
नाही बोला ना सांगा
हा आमचं कसं शेती आहे. त्यामुळे सकाळी लवकर जातात ना वडील, भाऊ भात तेन वगैरे पेर रेल आहे त्यामुळे शेतात जातात त्या सकाळी स्वयंपाक लवकर करायला लागतय डबं असतात शेताकडे घेऊन जाता तात. हा लवकर आवरंत दिवस हा ते करतो मग आणि अ सुनबाई असते आज काय तिच्या बहिणीच याद दिली व्हायचा आहे. मग तिकड गेल्यात. त्यांनी दोघ जण हा मग होतय होय त्यामुळे दोघी आहे म्हणून हो होतय हान आणि आम्ही पण भरपूर माणस आहे नाहीये. हा त्यामुळ हे होतय.
हो मला पण रेसिपी शिकवा. साबुदाण्याची चकली वगैरे करता ना? दिदी करते आमची पण मला येत नाही.
हां हां. नाही मी मी शिकवते की बाळ तुला सांगते बघ सांगू रेसिपी?
हो सांगा.
हां मग कसं साबुदाना अ रात्री भिजवून ठेवायचं बाळ एक किलो.
हम्म एक किलो साबुदाणा अ हो चकलीची सांगा म्हणजे बारीक अ साबुदाणा ना की ते मोठावाला
मोठा मोठा साबुदाणा घ्यायचा आणि हां मो आणि बटाटे सगळ सोलून घ्यायची, नाहीतर पहिला शिजवून घ्यायचे बटाटे सकाळी उकडून घ्यायच.
हा.
हा उकडून घ्यायचं आणि ते परत उकडल्या नंतर काय करायचं ते जर भरपूर पाणी म्हणजे घालूनच, साबुदाना भिजवायचा. म्हणजे एक काय कारण, की एक जीव व्हायला पाहिजे ते. पाणी थोडं जरा जास्त ठेवायचं. जा दे जा. म्हणजे, आम्ही रेग्युलरला साबू खिचडी करायला हा रात्र भर भिजायचं खिचडी करायला कसं जरा फळफळीत हे करतो. म्हणजे जरा जास्त मऊ व्हाय त्यासाठी एक थोडं पाणी जास्त घालायचं. आणि सकाळी बटाटा उ उकडून घ्यायचा आणि तो उकडलेला बटाटा त्याच्यात खिसून घ्यायचा. खिसून घ्यायचं मग तुम्हा हा खिसायचं. खिसणीने खिसून घ्यायचं म्हणजे एक जीव होतंय वाट ते ते मॅश केलं की, नाही कुठे तर एक का दुसऱ्या गं असं गाठी राहतात. मग ते कसं करायचं खिसून घ्यायचं खिसणीनं आणि मग त्याच्यात नाहीतरी हे आलं आल्या च जरासा तुकडा ल हे मिरची आणि जरा जिरं असं हे सगळं करून मिक्सरला घ्यायच लावून घेऊन म्हणजे आप आपल्याला जेवढ तट जास्त पाहिजे किंवा कमी पाहिजे आपल्या ह्याच्यान चवीनुसार ते मिरचीतेन वापरायच जर नको असेल तर च मग पाहिये असेल तर मग तसंच वाढायचं मीठ चवीनुसार मीठ घालायचं आणि एक जूव करून अस मळून घेतल्यावाणी करायचं मळायचं ते असं घसा घसा घसा हा ते बटाटा आणि साबू मळायच आणि त्याच्यात ते जरस मिरचीच ते टाकायचं मिक्सरला लावलेलं बारीक केलेलं ते मळून घ्यायंच मळून घ्यायच आणि ते प हे करायचं जस चकलीच्या ह्याच्या्यात घालायचं आणि वाडायचं आपल्याला गोल चकल्या पाहिजे असेल तर करायचं लांबडं वडायचं आपल्या पाहिजे ते डिझाईन करून घेतलं तर पण चाल ते
हा हेेतसच
आणि हा आणि ह्याच आणि ते साबुदाना बटाटा म्हणजे कसं करायचं हे आता मी सांगितल हे असंच करायचं तर मिरची पण सांगायचं आणि असं छोट छोट बुटकं सोडायचं असं म्हणजे गोल गोल असं बुटक अस सांडग्यासारखं बुटकं सोडायचं आणि ते पण छान होतात ते कस खिसायचं आणि जर त्याला जास्त अस मॅश करायचं नाही खिसलेले आलं बटाट्याला त्याला अं म्हणजे हे कस चकलीला मॅश करून आम्ही हे करतो जास्त मळून घेऊन चालतंय मग ह्याला नाहीं करायचं तेवढं मग हे कसं ते लांबड लांबड बटाट असतय की नाही ते तसच असं ते ते एकजू करून हलवाय का हलवायचं नाही ते त बुट कसच छोट छोटं सोडायचं आणि ते वाल्यानंतर ते पण छान होत्यात तसं मी माझ्या मुलगीला करून दिलो हे मी ते मोबाईल म बघून करून दिले छान झाल्यात ते खर
हा सांडगे काय हा हा
सांडगे चकली पण केलतेच ते कसं ऑर्डरच होत ते मॅडमांना ते शाळेत ते लागतात ना मते केत ते आणि हे घरात केलत मी मोबाईलवरन बगून छान झालतं ते म आता पुढच्या वर्षी ते सांगायचं आणि गिऱ्याकांना द्यायचं दाखवून
हो हो सांडगे ह एक एक प्रकार करून बघतता तुम्ही आणि मग देता ह
होय मी स्वतःपहिले करून ते करून मग त्यांना देते आणि माझं कस जे व्यवस्थित मीट बीट असलं तरच त्यांना देते नाही तरर ते तसच बीसच अस काही देत नाही खारट झालं तर पण घरी ठेऊून घ्यायचं चांगलं करूनच त्यांना द्याय कस गिरेक मार खातत बाळ भर पूर गिरॅक असतात नाइ अम माझं नाही म्हंटलं तरीपण ह्या वर्षी ते सगळ एक तीस पस्तीस हजारच विक्री झालं बग बाळ अ ह हा म्हणजे कसं कसं कसं आपण करल तसं कसं चार महिने मी राबयलयलोय चार महिन्याच ते पेमेंट म्हणायच हा उत्पन्न म्हणायच हा त्रास होतय की भरपूर ते वेळ जातय की भर पुूरस काय लवकर चारला उठायला लाग आणि आठवून घ्यायचं ते परत वर सगळं साहित्य न्याहायचं गच्चीवर वा ते करायचं दोन निदान पाच किलोच मी आटवते म पाच किलो चं घ्यायला ला नाही किमान दीड तास तर लागतय बाळ
दीड तास लागतो आणि साबुदाण्याच हलवाईला जरा त्रासही होतो ना
अ जरा तेवढं काही त्रास होत नाही बाळ, खरं हे आम्ही कुरुड्या घालतो की नाय ह्याचा लई त्रास होतो. ते पीठ व्यवस्थित असं भिजलेलं मे क्सरला लावून दुसऱ्या दिवशी ते आटवायचं तीन दिवस पाण्यात टाकायचं तांदूळ परत मग ते मिक्सरला फेटायचं मग सकाळी परत ते आटवून घ्यायचं मग त्याचं कुरुड्या करायचं.
ह अ तेला.
साबुदान्याचं कसं जरा सोपंय त्याला आस कसं मिक्सर बिक्सर काय नाही लावून घेत भिजवलं की झालं तेच काम बाळ.
ह आणि मग वाळत घाल त्यांना कसं करता कापडावर घालता?
नाही प्लॅस्टिकचं प्लॅस्टिकचं कागद पा त्याच्यावर घालायचं. म्हणजे साबूचं निघतात नाही हा प्लॅस्टिकच्या कागदावर घाल तो त्याशिवाय निघत नाय ते चिक कटतय नाही कापडावर, पांढऱ्या कापडावर चिकटतंय बा
हो चिकटत ना? ते म्हणूनच ह
तय् मग ते त्यामुळे ते मी ह्याच्यावरच घालते बा प्लॅस्टिकच्या कागदावरच ह कॅरी बॅगवर मोठं मो त्या कॅरी बॅग असतात.
हम्म.
त्याच्यावर घालायचं.
मग कॅरी बॅग ला पण अ तेल लावून घेता कि नुस तसंच कोडं
तेल बिल काय नाही लावायचं बाळ, तेल लावलं की तेलाचं कुमट कुमट वास येते तेलाचा वापर करायच नाही सांडग्याला कधी. तळायच्या वेळेलाच तेल ठेवायचं ते कारण ते हे हो तय फक्त उडदाचं ब आपल्याला कसं मळतानाच त्याल त्याला तेवढंच तेल लागतंय आणि हंडी पापडला कसं दाबायच्या वेळला तेल लागतंय बाळ. नाहीतर हे साबूजे ह्याला असं तेलबिल काही नाही लागत
बरं तुमच्याकडे येऊन राहियला पाहिजे का श्वर वहिनीकडे तुमच्याकडून
अ वय वय आयशर म नलाशी करलो कि मी बार तिला सांडग्याच ते पाण्यात टाकायला लावलो तिला भेंड असेल लांबडत वडा लावल होती लांबर चांडरे केली की दोन किलो च तीन किलो च केली तिला शिकवलो मी आटवून दिलं अ चुलीवर आमचा आणि परत तिला ते हे करून हे घालायला ति जं ती घाातली पण आठवून दिलो मी तिला.
हो का हम् हम.
आणि उडदाच्या पापड्याचं पीठ मळून दिलं तर लाटायला धरलं ती पण लाट. छान झालेत ते पण पापड तिचं. ते पण केली ती स्वतः व विकत घेणार होती माझ्याकडनं तिला काय सांगितलो माझ्याकडन तू विकत नको घेऊस तुला मी शिकवतो तू कर म्हणून सांगितलं तिला. हे व्हतय नाही मग ते कस शिक पण होतय आणि परत आपल्याला ते केलंय म्हणून त्याचा हाऊस पण होतय का आता. आता कुठलं पण एक काय पण केलं हा मी केलेय मला येतय असं जरा ते हे होत. ते नाही.
हो म्हणजे स्वतः स्वतः करण्याचा आनंद.
आनंद हा. विकत पण बाबा कुठं पण भेटतय करून. कुठं कोण पण देतातच किंवा.
हो नाही विकत भेटत पण ते पण असं शुद्ध असायला पाहिजे ना.
हा शुद्ध असायला पाहिजे होय आमच हा ते क्वालिटी हाय म्हणून आमच आम्हाला म्हणजे बाळ एवढं गिराइक असतात.
गिराईक असत हो.
होय. त्यामुळ हे होत ना, हा सगळे सर्विस वाले हे ते घरगुती पण घेत्यात, होत नाही आता नाही होना ऊन ह्यावेळी भरपूर आहे, म्हणताना काही लोकांना झालं नही, म आम्हाला करून द्या म्हण म्हणून येत होते फोन करणार घरला येणार सांगून जाणार.
हो हो बर मग तुम्ही ते एक किलो साबुदाना भिजवता की नाही. मग त्याच्यात बटाटा किती किती घालायचा. एक किलो शाबूदाण्याला काय म्हणजे अस सम प्रमाण त्याच.
कश्यात बटाटू मध्ये
नाही चकली करताना एक किलो साबुदाना भिजवायच की नाही रात्री म्हजे एक किलो ला, एक किलो बटाटा
हो एक, हा एक किलोला, एक किलो बटा टा! घालायचं जरा जास्त घेत लीच तरी पण चालतय. पण एक किलोला, एक प्रमाण ते किलो ते एक किलो, म्हणजे दोन्ही सम होतय जरा बटाटा, जरा कस कमी प्रम होतय ते शाबू जे असतात, म्हणजे फुलून जास्त होते नाइ ते शाबूच. पण दोन्ही प्रमाण एकच. ठेवाय च. ते एक किलो हा बट बटाटा एक किलो, शाबू एक किलो बा.
हूं!
हा एकाद दुसरा जास्त एक म्हणजे एकाद वेळे एक, एक, बटाटा जास्त असला तरी टाकलीस तरी पण काही हरकत नाही चालतय. खपून जाते त्याच्यात हा आणि काय?
आमच्याकडे वाळवणा ला जागा नाही नाहीतर रेसिपी ऐकून बरं वाटतय, पण मी गावाला गेली ना पुढच्या उन्हाळ्यात तर मी नक्की करून बघणार.
हा हा चालते वा करून बघ आई जवळ गेलीस की करून बघ
हो तिकडून आणते नेहमी यावेळी आपण करून खाऊ घालून बघायचं
हा खाऊ घालून बघायचं होय म्हणजे आपल्याला पण आनंद भेट ते आणि त्यांना पण आनंद होत केल्याच म्हणून हा होय होय चालत
चालेल मग ठीक आहे हो
ठेवू हॅलो हॅलो